हा बोला.
हॅलो.
हा येतोय आवाज
हॅलो.
हा येतोय का आवाज येतोय आवाज.
हॅलो.
आवाज नाहीयेत. हॅलो आवाज नाही येते का? आाबरा आवाज मातो हा आता येतय आवाज
हॅलो.
अरे अ देे वा येतोय का आता आवाज. आवाज येतोय. पपा हॅलो. नंतर थांमाला जा आवाज येत नाही हॅलो. हा आता
हॅलो हा बोला ना येतोय ना आवाज येतोयवा हो येतोय येतो येतोय बोला.
मला पण माझा डबल आवाज आहे ते वाटत.
तुम्हाला येतोय का आवाज माझा माझा डबल आवाज.
आवाज डबल येतोय हो येतोय येतोय. हो येतय ना ना तुमचा आवाज बोला.
केव आवाज येतोय ना.
हो बोला.
हा बोला काय झालं मीघले का?
काही नाही ह.
का मय
ग तुम्ही काप
आता निघालो मी लातूर होऊन अंबेज वगैरला येण्यासाठी स्यपाकाची तयारी चालू आहेता हो का? काय कोणती डिश करणार आहात मग तुम्ही आज स्वय
सांगा ना तुम्ही.
स्वयंपाक घरात सांगा ना तुम्ही
तनकय
आम्ही नाही सांग सांगाय ना आम्ही नाही सांगू शकत की तुम्हाला काय बाबतीत.
सांगा हो सांगा तुम्ही सांगाल ते बनू
ोांग नाही सांग ते.
खिचडी
तुमचं साम्राज्य आहे तुमच्या साम्राज्यात तुम्ही जे कराल ते आम्हाला कबूल असेल.
हम्म खिचडी करते नाही होणार ते तोड तुटून जाईल.
खिचडी कर ते नाही होणार ते तोंड तुटून जाईल. खिचडी करा पुलाव करा मसाले भात रा बिर्याणी करा काय ठ अ परी का टडाळ खिचडी
अे का. परत ते आता परत तस नसते.
आता परत कस असते. ठीक आहे ना्ही का अडचण हारबराचे वि प्रकारचे अ बची उसळ कोरडी
य त मी आवर टाकून देऊ खिचडी.
दाकून द त
बाय हम्.
हरभर वेगळे आणि पाणी वेगळं
म्हजे छान झाली होती भाजी तशी. तो खराब आहे तेवढा काढून देतो.
त खराब आहे तेवढा का काय नाही र मन काय कडे की
बटाटे कापायला घेतलेत ना ताईने बटाटे कापायला घेतलेत.
बटाटे कापायला घेतलेत ना बाई बटाटे कापायला घेतलेत.
ना. हम् तिला काय तेवढंच येत अभ्यास म्हंटलं की नक
पा कले म निणला कायव अ म्हटलं की नको आहे स्यंक्षे तय ग ते फळ्यावरती छान लिहिते त
खळा दिला. करून टेबल ठेवला खडू दिला चल बेटा चल ह नाहीच करायचं.
खूप छान एकू जाण लते ती मा करायचला खूप छान येतयोदा लिहिता य माहितीय तुमच्या उमीपेक्षा सामी हुशार आहे. तिला खूप छान ऐकायला मिळतं ऐकून घ्यायचं. ह अजून पण आहे तिचा मूड
ह
ठरेल की
हो होठ्या मोठ कामते मधू मक्का भेटला का आम्हाला मक्का खायचा होता.
मधू मका भेटला काय आम्हाला मका खायचा होता मधुमक्का तुमचा मधुमक्का इथे लोकं दिसले नाही मला अजून. पुढं बघतो मी
हा
हेच स्विट्स बनवले
तेच नं इथं आले होते इथं आले ते शंभर रुप
तेच नं, इथे आले होते, हम्म इथे आले ते शंभर रुपयाचे मी तेच केलं माळा जाते, हम्म.
ताई म्हणे शंभर रुपयात चार पाच किलो मिळता म्हणे बाजारात
ताई म्हणे शंभर रुपयात चार पाच किलो मिळता म्हणे बाजारात हम्म पण खालचं ताई
हम्म मी काय घेतलं नाही मग मग नाही घेतलयं म्हटलं पाहू बाजारात हाय
खालची ताई काय म्हणे. मग नाही घेतलयं म्हटलं पाहू बाजारात
शंभर रुपयात बाजारात चार पाच किलो देत त म्हणे तो तीनच किलो देतोय
चार पाच किलो देताय म्हणे तो तीनच किलो देतोय
पापा आहे, हा बोल, पापा.
नगा वर दिलं तर कसं कराय मग
नगावर काय माहिती भाऊ कसं राहत मग.
नगावर काय माहिती कसं राहत जा स्वीट
स्वीट कॉर्न आहे तुम्ही, हम्म
स्वीट कॉर्न मका गोड मका अस
मंग
कुठपर्यंत आली मग हा
कुठपर्यंत आली, आज खिचडी करणार आहे तुम्ही याच
हो ना.
खिचडी सोबत काय मग दुसरं आहे.
पापड लोनचं अजून काही तुम्ही सुचवा ना मग सांगा ना
अजून काही तुम्ही सुचवाना मग सांगा ना
हम्म.
काय सुचवू मी काय नाही माझ्याकड सुचवाय तर मला काय सुचत नाही.
व्हय.
सगळ्या सूचेना सगळ्या सुचेना सगळं सूचेना आणि सगळ्या सूचना सगळ्या संपून गेल्या माझ्याकडे
बापरे.
मला सूचना आणि माझ्या सूचना सगळ संपून गेल. बापरे
हा सुचवा काहीतरी मग काही वाटत असेल तर
सुचवा काहीतरी मग काही वाट असेल तर. नाही सगळ्या तूला ऍडवाइस देता देता थोडी
बाय चान्स होता काय म्हणजे
नाय कोणी ऍडवाईस ऐकत नाही आपली. बायचान्स
आ
ऐ ऐकत नाही.
ऐ ऐकत नाही. नाही.
नाही
हम्म
काय म्हटले सांगा म्हटलं तुमच्या सूचनांचा आम्ही वाप ये
म्हंटल तुमच्या सूचनांंचा आम्ही वापर ये
सूचनांवार विचार करू आम्ही तुमच्या अभिप्राय विचार करू त्याच्यावर आम्ही बदल घडू काय झालं?
फक्त विचारच करता हो त्याच्यामुळ आम्ही सूचना देेत नाही काही
नाही आम्हाला बी पटलं तर आम्ही ते अमलात पण आणू ना
हो
त्याचा
त्याला सूचना नाही म्हणत मराठी व्याकरणामध्ये ना मराठी ही जी भाषा ना ही भाषा फार मस्त भाषा आहे असं इथ बाकीच्या भाषा त्या सारख मराठी भाषेमध्ये नाहीये त्या सूचनेला पण एकच अर्थये सूचना या शब्दामध्ये काये माहिती का सूचना हि एक केलेली काय म्हनता त्याला सुचनेमध्ये ना रिक्वेस्ट आहे ना सूचनेमध्ये आदेश आदेश आहे ना हुकूम आहे सूचनेमध्ये ना
हा
सूचना म्हणजे काय आहे की सूचना ही तुम्हाला सूचक करणारी एखादी बाब आहे तो सूचना सांगणार आहे ना तो तुम्हाला सूचक करतोय तो तुम्हाला जाग कर तोय की तुम्ही ह्या गोष्टींवर ती लक्ष द्या ह्या गोष्टींवरती
सांगण्याच काम जो करतो ना म्हणजे ही जी गोष्ट जो सांगतो तो सूचक अस तो आणि तो जी देतो त्याला म्हणता सूचना आता सूचनेवरती काय करता बरेच लोक विचार करू आम्ही सुचनेचा बघू अंमलबजावणी करायची का नाही करायची मग त्या सूचक काचा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सूचनेचा पालन न केल्यावर बऱ्याच गोष्टी होता. तस उदाहरणार्थ मी रस्त्यान गाडी चालवतोय तिथे काय म्हटलय पुढे गतिरोधक आहे वाहने सावकाश चालवा बरोबर
मा हा
आता मी जर या सूचनेचं पालन नाही केलं माझं वाहन ज मी सावकाश नाही केलं तर काय होणारे स्पीड ब्रेकर वरती म्हणजे गतिरोधकावरती माझी गाडी धाड धाड धाड आदळेल माझ्या गाडीचं नुकसान होऊ शकतो. त्या स्पीड मध्ये माझा एक्सिडेंट होऊ शक तो माझा अपघात होऊ शकतो किंवा समोर कोणी आला त्याचा अपघात होऊ शकतो. सूचनेवरती मी विचार नाही करायला पाहिजे सूचनेच मी तंतोतंत पालन केलं पाहिजे कारण की त्याने सूचना दिलेली आहे. त्या सूचना देणाऱ्यांना काहीतरी विचार करून काहीतरी अभ्यास करून पुढचं माहिती आहे त्याला ना त्याच्यामुळे त्याने आपल्याला सूचक केलेले आहे त्या सूचकाने आपल्याला सूचना दिलेली आहे त्याने हुकुम नाही केला आहे आपल्याला कि तुम्ही असं करा आपण त्याच्यावरती विचार करायला आलका लक्षात मला काय म्हणायचं तुम्हाला
हो सर आले एकदम क्लिअर लक्षात आलं आता नेक्स्ट स्टॉप हो सर खूप
एकदम क्लिअर लक्षात आलं आता नेक्स्ट स्टॉप हो सर खूप लक्षात आल क्लिअर छान ने
नेक्स्ट टॉपिक थोड्या वेळाने करते मी तुम्हाला ओके